आवाज येतो आहे ना
माझा येतो ना आवाज
हो येतोय येतोय बोला
हा बोला
आज हो जेवण वगैरे झालं आज काय घरी बर्थडे त्याची तयारी चालू आहे बर्थडे सेलिब्रेशन करायची ह त्याच्यामुळे त्याच आता म्हणजे काम रोजचे आवरलेत पण आता ते बर्थडे ची तयारी करायची
हा
आता बरेच ना कसं बाहेर आता नवीन प्रथेनुसार बरेचसे जण हॉटेलमध्येच बर्थडे करतात डायरेक्ट जायचं संध्याकाळी आवरून आणि बर्थडे करायच. पण आपलं म्हणजे आमच कस करतो घरी सग ळ्यानी मिळून. डेकोरेशन करायचं. तयारी करायची. मुलाच्या मित्रांना बोलवायचं. त्याच्यानंतर केक आणायचा. काहीतरी पदार्थ करायचा आणि मग. साजरा करायचा वाढदिवस.
हो आम्ही पण तसच करतो. काय घरी फक्त केक आणायचा थोडस लहान मुलं असतील. लहान मुलांचा जर बर्थडे असेल. त्यामुळे थोडीशी अशी काय घरामध्ये थोडस काय थोडीफार सजावट वगैरे करायची. काहीतरी असेच फुगे वगैरे लावायचे. ते बर्थडे च ते पेपर मिळतो. तो लावायचा. छोट्या मुलांना. हा छोट्या मुलांना कॅप वगैरे द्यायचा केक कट करायचा. काय आपला स्नॅक्स आणलं असेल. किंवा घरी काय बनवलं असेल. इडली वगैरे चटणी पावभा जी. आता मुलांना पावभाजी खूप आवडती ना.
आणि ते करायला पण सोपं आहे हो. लगेच होतं पावभाजी कस जास्त राडा होत. एक भाजी केली की. द्यायला पण सोप. आणि मुलं पण आवडीने खातात पोटर-पोट पण भरत. ते बाकीच्या गोष्टी कस अ वेळ पण जातो. करण्यात जास्त. आणि वाढायच कस हा पण प्रश्न राहतो.
आणि आम्ही बाहेर म्हणजे. बाहेर केक कट नाही करत हॉटेलमध्ये वगैरे घरीच केक कट. के केक कापायचा. आणि जर असं वाटलं की आता ठीक आहे. आता का नाही का स्वयंपाक करायच. कंटाळास आलाय खूप मग जेवायला जायचं बाहेर. अस
हा आम्ही म्हणतेच. अ शक्यतो जर त्याचे मित्र बोलवले म असच काहीतरी पावभाजी कर नाही तर स समोसे कर कयवा आणायचे मग समोसे जर वाटलेच तर, आणि मग कराय चा बड्डे.
आणि असं रिटर्न गिफ्ट वगैरे तुम्ही काय देता बड
अ काय रिटर्न गिफ्ट आपल्या छोटसा पेन किंवा आपल्या वही एखादी ड्रॉइंगची वगैरे असं.
म्हणजे अभ्यासाला ज्या उप
येईल तेच, हा तेच तेच दुसरं नाही काय पेन्सिल इरेझर किंवा आपल्या छोटं छोटं खूप काही असं मोठं नाही पण मुलांनाच वापरात येईल असं काहीतरी.
हो आम्ही पण तेच करतोय, जे मुलांना वापरात येईल अभ्यासासाठी त्याच गोष्टी द्यायच्या.
हा हा, नाय म्हणजे अ त्यांना पण त्याच्यात इंटरेस्ट येतो आणि कसंय गिफ्ट मिळालंय ह्याच्यातच आनंद जास्त असतो, पो पोरांना, ते कसं किती हाय, काय नाही ते बरोबर आणि सगळ्यांना मिळाले ल असतं, अन ते वापर पण मग एकत्रित मिळून सगळे त्यांना करतात काही ना काही, किंवा विचारतात एकमेकाला तू काय केलं काय नाही.
नाही आणि जर पेन्सिल वगैरे दिली वही, पुस्तक एखादं गोष टीचं वगैरे दिलं, रबर वगैरे दिले ना तर ते वापरतात. त्याचा वापर होतो, म्हणजे आपल्याला पण आपण काहीतरी दिलंय आणि ही मुलं वापरतेत त्याचं समाधान होत
हो, आम्ही ए एक वर्ष काय केलतं माहिती, दोन तीन वर्षांपूर्वी माझ ज्या मुलाचा बड्डे आम्ही एका आश्रमात केलता, म्हणजे आश्रम शाळा ज्या आहेत, आश्रमाशाळा नाही आश्रमच, पण तिथं सगळी लहान मुलंच. तिथं केला म्हणजे. अनाथ मुलं जी आहेत. त्यांच्या इथे जाऊन मग त्यांच्या आम्ही पाव पावभाजीच सगळ सामान दिलं होत. सकाळीच आणि त्यांनी आम्ही. जाईपर्यंत पावभाजी वगैरे करून ठेवले होते. ते आश्रम जे चालवतात ना. त्यांनी. फोन करून सांगितलं होतं. की बाबा तुमच्या मुलाचे काही जुने कपडे किंवा जास्तीच्या ज्या. चप्पल असतील. किंवा बॅग वगैरे ते काय असेल तर ते घेऊन या. आक्षरशा ना म्हणजे ते मुलं आश्रमात डोंगरावर राहतात. आणि ते डोंगर. राहत असताना. त्या डोंगर उतरून बिना चप्पलचे कितीतरी मुलं. म्हणजे ज्यांना आई वडील वगैरे नाहीत आणि आश्रमात आम्ही गेल्यावर त्या मुलांना इतका आनंद झाला. कि बाबा केक खायला मिळतोय पावभाजी खायला मिळाली. त्यांना आम्ही मग बरचस सामान पण नेलं होतं. बिस्किट पुढे नेले होते. कि बा. बा उद्या सकाळी. चहा बिस्कीट खा. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना. बगुन ना अस डोळ्यात पाणीच आलं. कंटिन्यू म्हणजे आपोआप. पूर रडायला येत होत काय. झालत आणि काही नाही असं कळतच नव्हतं माहिे
त्यांना एक प्रकारचा आनंदच असेल ना. ह्या गोष्टी नाही का म्हणजे.
मिळत नाहीत. बघायला भेटत नाहीत. हा आणि कस आश्रमात. जेवन आणि आश्रम ना नवीनच उघडलेत्यामुळे अस सरकारी मदत. वगैरे काहीच नव्हती. ते माणूस म्हणजे ज्यांनी उघडलं होत. ते स्व खर्चाने किंवा अस. इतरांच्या सहकार्याने बऱ्याच वेळा. तन ते मुलाशी उपाशी झोपतात. आणि काही लोक काय करतात आश्रमात दान करायचं म्हणजे वह्या, पेंढे इतर वस्तूच ते तर त्या आश्रमातले जे, मेन संचालक होते ना ते म्हंटले वस्तूंपेक्षा आधी त्या मुलांच पोट भरणं महत्त्वाचं. ह् दोन टायमाचं जेवण मिळणं महत्वाचं ते ऐकूनच वाईट वाटलं की बाबा दोन वेळचं जेवण सुद्ध तथ बऱ्याच जणांना मिळत नाहीये,
मग कोरडा वगैरे खाऊ त्यांना जरी तुम्ही दिला तरी होऊन,
हा होत मग त्याच्यानंतर आम्ही, नेह जात मग तिथे आता काही अस हे नाही की शेजऱ्यांना पण मग ता मी काय केलं ते ऐकल्यानंतर म्हणजे, खूप वाईट वाटलं मग बाबा अ कुणाकडे रेशनचे तांदुळे आहेत किंवा एक त्याला गहू मग ते आमच्या अ शेजारच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना वगैरे मी सांगितय ना मग सगळ्या जणी म्हट आपण काही ना काही मदत करू मग परत एकदा मी त्या आश्रमात. लोकां घरी बोलून घेतलं आणि मग गहू तांदूळ ज्याज्या म्हणजेच्या परीने म्हणजे कुणाकुणाच्या परीन जेकाही होईपर्यंत तिथल्या सगळ्या गल्लीतल्या मुलांचे बा जास्तीचे कपडे कि जे बसत नाहीय उंचीला होत नाहीये, टाकून द्याय मग टाकून देऊ नका बाबा आपण दसऱ्यात बघा खूप सारा ना तसं सामान.
हो
तस करून परत एकदा त्यांना ते दिलं होत.
नाही खरं असंच करायला पाहिजे नाही का? कोणाच्याही घरामध्ये बडडे असतील ना तरी ये ना तुम्ही ये ना अस हॉटेलमध्ये जो आपण, खर्च करतो ना त्याच्या पेक्षा त्या मूल त्यांना गरजेचे आहे ना त्यांना खरं बिस्किटाचे पुडे अशे कोरडे जे खाऊ असतील ना मनजे ते कधी शिजवून खाऊ शकतील कि कधी त्यांना खाऊशी वाटलं तर ते खा
बरोबर आहे म्हणजे, आपण हॉटेलमध्ये गेलो तर वीस हजार खर्चले तरी दहा लोक लोक जर आले ना तर त्यातले दोन जण काहीतरी त्या चूक काढतात. कि बाबा हे पाहिजे होत किंवा हे भाजी चांगली नव्हती. सहज माणूस बोलून जात पण तिथ जे आपण केलं के काय पावभाजी आम जेमम चार पाच हजार रुपये खर्च झाला असेल त्या पावभाजीला. पण त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते खाताना म्हणजे, ते आज पण त्या चेहरे तसेच्या तसे डोळ्यासमोर दिसतात माहिती आहे. म्हणजे तो कधीच नाहीत विसरू शकत तसा बर्थडे.
तो आनंद आपल्या बघून आपल्याला बघूनच पैशाचं काही वाटत.
काहीच वाटत नाही ह उलट कमी खर्च आणि खरोखर ज्याला गरज आहे ना त्याच्या मोखात गेलं.
आणि ज्या ज्याच्या ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ती मदत पोहोचली. आणि त्यांनी ती घेतली नाही का हेच, खूप महत्वाचं आहे नाहीतर काय काय जण घेतात, आणि नाही का त्याचा वापर करत नाही खात नाहीत आम्ही काही असे का नाही का करून वगैरे, घेत पण नाहीत काय काय जण खात पण नाहीत काय काय जन.
हो ना हो ना मग त्याच्यामुळे ज्याला खरोखर गरज आहे ना त्यालाच दिलेलं की कधी पण चांगलं केलेलं.
मी तर म्हणते सगळ्यांनी असेच बर्थ डे आहेत ना सेलिब्रेट करावेत.
हो खर ओ. एक तरी बडडे नेहमीच नाही ना शक्य झालं तर की ना नाही तरी करावाच आणि त्या मुलाच- आणि काय होत माहितिये का? त्या आपल्या मुलांना- पण कळतं की बाहेरचं जग कसंय किंवा बाकीच्या मुलांना दोन टायमा जेवणासाठी सुद्धा किती म्हणजे वाट बघावी लागते किंवा कष्ट करावे लाग- त्यात. कधी कधी तर भेटत पण नाही तसच झोपावं लागतं आणि ते ना डोंगर उतरून बिना चप्पलच खाली यायच. शाळेत जायच मग ते ऊन म्हणायच नाही- पाऊस म्हणायचा नाही, थंडी बोलायची नाही, अक्षरशः त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्याकडे- जर का स्वेटर वगैरे जुने असले ना तर ते सुद्धा आणा, आमची मुलं आणा द्या मी घालते.
हो ना खरंच ना. त्यांना अशी खरं मदत केली पाहिजेल त्यांना, आपण पण जाऊन काहीतरी नाही का त्यांच्यासाठी थोडाफार एक थोडासा एक आपला थोटासा छोट
छोटासा वाटा म्हणजे आपल्या घरातला आपण वेस्ट म्हणून जे काढतो- तो ना, तो जरी नेऊन दिलं तरी ते सुद्धा खूप मोठ-
नाही आणि पण जे आपण जे देतोय ते पण म्हणजे असं
नाही नाही फाटले नाही. फक्त, क ज हा उंचीला आपल्या मुलांना- बसत नाहीएत. कि ते आपण अ एकदम नवीनच कपडे आहेत म देताना आम्ही तसेच दिले ना. पण मी काय केलं आपल्या घरी किती निघणार आहे मग सगळ्यांनाच सांगितलं शेजाऱ्यांना वगैरे पण. आणि सगळ्यांच गोळा केल एका ठिकाणी- आणि मग ते बोलवून त्यांना पोस्त केलं.
आणि चांगल्या वस्तू द्याव्यात. मी आ म्हणजे माझं असं म्हणणं नाही का, काही काही जणं आपल्याला वापरत नाही ना फाटली आहे तुटली आहे देऊन टाक काय ते तशीच मुलं आहेत असं त्यांना नाही. कमी लेखायला नाही हवं त्यांना.
च ते चांगलं द्यायचं.
द्यायचं तर चांगलं नाही तर देऊच नाही, मी तर मला असं वाटतंय.
बरोबर आहे बरोबर. बोलायला खूप काही आहे पण आता आपला वेळ संपत आलाय.
ओके ओके. चालेल चालेल. ठीक आहे. आता बर्थ डे आपण असाच सेलिब्रेट-
हा बरोबर आहे. चालेल ठीक आहे ओके बाय, हा.